हां गुड आफ्टरनून काय करत हॅलो..
हॅलो तुमचा आवाज खूप कमी येतेय. हा आता आला होता मोठा आवाज.
हा हा काय करतय..
काय नाही बस बसले होते आज माझा मुलगा मला म्हणत होता की... मला पुरणपोळी खायची आहे... तर मला तर येत नाही पणव्हता मग मी विचार केला की मी तुम्हाला कॉल करू... कि पुरणपोळीची रेसिपी घ्यायला.. त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला की मला ना रेसिपी सांगा र पुरणपोळीची की तुम्ही कशी बनवतात...
पुरणपोळी च काय? रण बघा ना तुम्हाला किती बनवायच एक ग्लासची बनवायची असेल तर एक ग्ला हरभऱ्यांची दा घ्यायची चांगली स्वच्छ धुून..
आणि हरभरा्याचे एक ग्लास डाळीला आपलं कुकरमध्येध्ये तीन ते चार शिट्या मारून घ्यायच्या.
अच्छा अच्छा.
नंतर एकदम सॉफ्ट झाली. ती शिजली ना. त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे एकदम, एखाद्या चाळणीमध्ये वगैरे टाकून घ्यायचे ते हरभऱ्याची डाळ. पूर्ण पाणी ते काढून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी जेवढी हरभरची डाळ घेतली ना तुम्ही? तेवढंच अ जर एक ग्लास हरबरची डाळ घेतली असेल तर, एक ग्लास साखर घ्यायची. आणि ते पूर्ण मिश्रण हा तेवढीच घ्यायची.
अच्छा.
आणि पूर्ण शिजून घ्यायच ते मिश्रण. पूर्ण म्हणजे एकदम थोडस जास्त पातळ पण ठेवायच नाही जास्त घट्ट पण ठेवलात ना जास्त तर ते पुरण पात्राच्या खाली येत नाही आणि पातळ ठेवलात तर मग त्याचे पोळ्या व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे थोडस जास्त पातळ नाही. थोडं घट्ट ही नाही. मिडीयम याच्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं. घ्यायच चांगलं. मीठ, हळद जर तुम्हाला हळद आवडत असेल तर हळद वगैरे टाकून. हळद हे एक ऑप्शनल आहे कोणाला आवडतं कोणाला नाही कलर साठी म्हणून टातो आम्ही छान दिसतात पोळ्या वगैरे म्हणून.
ह.
तर टाकून घ्यायचं ते आणि पुरण वाटून घ्यायचं.
ह.
आणि त्याचं पीठ पण बनवताना नाही का अगोदर तिबताना थोडंसं घट्ट तिंबायचं पीठ थोडं जास्त लागतं. पुरणपोळ्या. आपल्या चपातीला कस थोडं मीठ कमी लागत
पुरणपोळ्याला मिठ जास्त जास्त लागत. तर, मीठ टाकून त्याला थोडा वेळ ना पाण्यात. आता कोणी कोणी पाण्याच्या टबमध्ये ठेवत मी तर तेल लावून ओला कपडा लावून ठेवून देते.
हा हे हे मी पण अशीच करते. आपल्या पिटला ना मी ओला कपडा करू ना तेच ठेवते मी पितावरती.
कोण कोणी ए एका बाउलमध्ये पाणी घेतं घट्ट पीठ मळून परत त्या पाण्यामध्ये सोडून देत अर्धा घंटा. नंतर मग ते एकदम सॉफ्ट सॉफ्ट होत ना पीठ. तर त्याच्या पोळ्या वगैरे टाकत.
अच्छा म म त्याच्या नंतर?
त्याच्यानंतर काय आपलं मग जेवढं आपण पीठ घेत होत ना तेवढंच पु पु तेवढंच पुरण. आणि मग ते सारण वगैरे भरून पिठामध्ये पोळी टाकून द्यायची तुम्हाला तूप आवडत असेल. तूप किंवा तेल लाव आवडत असेल तेल लावून.
आणि तुम्ही ते आमटी नाही बनवत? ते पुरणपोळी सोबत आमटी बन
ती याचीच असते ना? आपण जे डाळ शिजल्यानंतर त्याच पाणी काढतो ना ते? शोधून. त्याच पाण्याचे आमटे असते. त्याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा कांदे परत खोबर हे सगळ भाजून घ्यायचं तव्यावरती मस्त तुम्हाला आवत असेल तर काळे मिरे, लवंग परत तीळ वगैरे टाकायचे त्याच्यात. काळे मसाले जेवढे पण असतात ना? हा थोडे टाकायचे. तेही भाजून घ्यायचे मस्त. आणि मिक्सर ला त्याच बारीक वाटण करून घ्यायच. नंतर लसणाची जिरे मोहरीची फोडणी जिरे मोहरी टाकायची तेलामध्ये लसण कडीपत्ता भरपूर टाकायचा कडीला त्या.
कटाच्या आमटीसाठी ना कडीपत्ता खूप लागतो कडीपत्ता टाकायचा मस्त ते जे आपण वाटण करून घेतले खोबर आणि हच लसण कांद्याचं ते छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यात लाल तिखट काळं तिपट हे टाकायचं चिंंतचा कोळ करायच चिंंतचा कोळ करून दोन ते तीन मिनिट ना ते पूर्ण सारण शिजू द्यायच चांगलं कारण चिंचेचा कोळ ळ टाकला ह्याच्यामध्ये वाटणामध्ये तेलात तर त्याला छान स्वाद पण येतो आणि तेल पण छान सुटतं त्याच्यानंतर मग जे आपण पाणी काढलेलं असतं हरभऱ्याच्या डाळीमधलं
हम्
ते पाणी टाकून एकुकळी ये उ द्यायची बस तुमच्या तुम्हाला हवा असेल तेवढं मीठ वगैरे टाकू
तुम्ही कसे असच बनवता का काही वेगळी पद्धती तुमच्याकडे आणि मी मी लहान होत ना मी बघायची पहिल्या
की लोक ना पूर्ण था ते ना थ आपलीला जे ज प्लेट असते ना ती पूर्ण सजवाल साईड ला प ते भजी ठेवायचे एक साइड ला पापड एक साइड ला पुरणपोळी एक साइड ला आमटी एकीन
हो आजही गावाकडे आहे ते
हो का माझा मुलगा पण असंच म्हणतो की मला पण अशीच पुरात हा तेी प्लेट पाहिजे की मला पण असं सगळं थो थोडं थोडं टाकून द्या की मी पण ते तच खा तर मी का मला एक नाही बनवता मी काय तू बला मी विचारू कसं बनव ता
नाही सोपे पुरण उलट पुरण पोळ्या केल्या ना तर दुसरी भाजी करायची ची गरज लागत नाही किंवा वरण वगैरे लावायची गरज लागत नाही त्यातच सगळं होऊन जातं पुरणपोळी तर दुधासोब किंवा रसा सो आमरस सोबत खाली जाते तुमच्या इकडे कश सोबत खातात
अ मी तर का मी तर कधी खालीच नाही मी लहानपणा मी ते तेव्हा खालेली होती पुरणपोळी ह्याचे संघ ते एक वाटी दमठीी असायची एक वाटी ते असायचं दूध नाही असं पातळ दूध गुड टाकून गुळ ते गुळ टाकूनच बनतात ना ते दूध
गुळ टाकून हो गु
हो त्याच्या सोबतच खाल्लेली आहे
तच करतात ते छान लागते दुसरी भाजी चपाती करायची गरज लागत नाही पुरणपोळी केली ना आमरस दूधासोबत होऊन जाते भात आणि आमटी होऊन जाते मग त्याच्यासोबत भा म्हजे बापड हे
त्याचे संग भजे पापड ते खूप चांगलं वाटतं सोबत खायला ना
आणि दुसरं काय स्वयंपाक करायचा हो हो हो दुसरा काय स्वयंपाक अस करत हा मी असंच करते कोणी कोणी तर नाही का पुरणपोळीच जे पीठ कनिक म्हळतो ना आपण पीठ तरस सुद्धा थोडीशी हळ टाकते काता त्याला त्या पुरणपोळीला पिवळा कलर येतो आणि तो छान दिसतो म्हणून
हा मग त्याचा कलर पण त्याचा टेक्चर खूप छान येत असल ना आणि तुम्ही काय काय बनू शकता तुम्ही
मी म्हणजे नॉनव्हेज सोडलं तर बाकी सगळं स्वयंपाक बनवते
कोणता कोणता स्वयपाक
बनवत नाही मला नॉन ववहेज आमच्या इकं अच्छे खात नाहीत आमच्या इकडे नॉन व्हेज नाहीतर बाकी सर्वच मंग मी हे करत
मला मग खूप आवडतं ते ना ते मला खूप आवडतं जस वांग्याची भाजी भाकरी जराची भाकरी मला ते खूप आवडते कधी येतात तर काय मॉर्डन जमाना झालाय ना? त चोर तर कधी भेटतच नाही कोणी करतच भाकर आपल्या गॅस वरती भाकरी असते.
राहतात ना आणि पण आम्ही तर काय करतो आमची पूर्ण फॅमिली जर असं विकेंडला वगैरे किंवा सुट्टीला आली ना कधी हॉलिडेला वगैरे वेकेशनला तर आम्हीस वर जाऊन छत वरती चूल मांडतो मग वरती स्वयंपाक करतो सगळ्या चुलीवरच्या भाकरी भाजी म्हणा बेसन म्हणा किंवा मग वांग्याची भाजी हे ते झुणका भाकर री वगैरे वरतीच हा वरतीच बसून करतो आणि वरतीच जेवण वगैरे करायचं थोडंसं पार्टीच करायची एक
ते तर राहायचं मजे मज्जा येते ना, सगळ्यां सोबत मज्जा येत
कधी तरीच भेटते ना रोज नसते फॅमिली आपल्यासोबत, तर मग आपलं आपलं आयुष्य असतच चालू पण काय वर्षात एकदा ते दोनदा भेटते फॅमिली वेकेशन मध्ये तेवढं त्याच्यामुळे मग सगळे जण कर तेवढं आम्ही एन्जॉय हा हो. मग तुमचं वेकेशन वगैरे, सुट्टया वगैरे झाल्या असतील ना आता पोरांना?
नाही ना आता तर त्यांच समर वॅकेशन चाललंचये आणि त्यां
करत नाहीत का मग काही सण वगैरे असेल तर
कोळी कोण? अ मजे मला येत ना म्हणून मी करतच नाही पोळी ज्या ते करतात पण मला म मी कधी केलेच नाही ना? म्हणून मी माझा मुल तर खाऊन आला ना, कुठं तरी ते खाऊन आला ते कुणाच्या घरी तर म्हणून मला म्हणून हो की मला पण बनवून दे मम्मा मला पण बनवा मला पण खायचं आहे ती पुरणपोळी मग मी तेच मम्मेला म्हटलं की मला तर येत नाही, बनवता मी कधीच बनवली नाहीये पुरणपोळी मी विचारेन मी
नाही का म्हणजे प्रत्येक सणाला पुरणपोळी असतें प्रत्येक सणाला हो आता वटपौर्णिमा येतीये वटपौर्णिमेला पुरणपोळी त्याच्यानंतर आ ये आषाढी एक एकादशी असतें परत आता सण सुरुच होतात ना आता महाराष्ट्र तेन सण सगळे सुरू झाले आता पटपौर्णिमेपसून
हो हो हो. गणपती गणपतीचे जे मोदक असतात ते ते निवेद तुम्ही दाखवता का मोदकचा
मोदक आमच्या इकडं उंदरावळची खीर म्हणून असतें ती असते.
हो का ते नाही मला माहिती
ते नव्हत लग्न झाल्यानंतर आमच्या सासरी बनवतात ते मग म नंतर लग्नानंतर माहिती झालं
ते कशाचे खीर असतील?
आपल्या गव्हाच्या पिठाचे असतें गव्हाच्या पिठाची ना हे करायचं आणि त्याच्या थोड्या मोठ्या मोठ्या शिंगुळ्या करून साखरच्या पाकामध्ये टाकून ते शिजून घ्यायचे साखरच्या पाकात
हो.
छान लागतं हा ते पण
हो का? कधी मी पण असंच बनवल असचं बनवणार
असंतय आता सुरु झाले, आमचे सण आता पुरणपोळया हे वगैरे काय काय काय
तुमचं नेहमीच तेच असणार ना पुरणपोळी सण झाला शुरू तर
आमच्या घरी खात कुणी नाही पण मग सणाला नैवेद्य दाखवतात बनवावा लागतो ना आता माजे सासऱ्यांना शुगर आहे सासरे खात माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून ते खात नाही मी आणि सासूबाई दोघी दोघींसाठी म्हणून मग आम्ही करतच करतच नव्हतो मग अगोदर तर पण मग आता सणाला मोडता येत नाही ना सणाला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात.
करायलाच लागते ते तर करायलाच लागते.
येत नाही ना मग कुणी खात नाही म्हणून बरोबरये
चला तुमच्या संग बोलल्या खूप चांगलं वाटलं मला खूप छान वाटलं मला.
छान वाटलं मला इथं तुमच्या संग बोलुन आणि कसं असं‌ कधीतरी कुठल्या रेसिपी वगैरे शेअर केलात तर माणसाला माहिती हो ते की बाबा कुठं काय बनतं किंवा मग ते रेसिपी कशी होते, नवीन नवीन गोष्टी कसं शिकायला भेटतात ना
बरोबर बरोबर.
चालतंय ठेवू का मग करते मी आणि
हो हो ठीक आहे ठीक आहे बाय.